हॅलो हा बोला.
हा हा काय करते?
काय नाही बग बसलोय तू.
मी काय नाहीं बग आत्ता अभ्यास करून उठली. आता अभ्यास केला ग आणि आली बाहेर.
हा हा ख्याळाला आलंत फ्रेंडस ट्र्रीप नाही फ्रेंड्स फ्रेंड्स गेले लोक करायला.
हम् काय करायला गेल ते नेमकं तुम्ही म्हणजे असंच फिरायला.
हा असच फिरायला गेले लो कोल्हापूरला.
हम् कशी झालं
महालक्ष्मीला गेलो छान झाली खूप दिवसापासन चाललेल ग आमच एक्झाम झालं तेव्हापासन म्हणत होत जायचं जायचं ते आत्ता फक आता आज झालं मग आज जाऊन आलो महालक्ष्मीला गेलो तिथं जेवलं वगैरे आहे मग रंकाळायला जाऊन आलो मातवा रोड ला गेलो हो कपडे घेऊन आलो दोन
ह हम
हम् आणि काय स्कूल का म्हणतात
हा चांगली झाल आता झाल आता प्रिफेक्ट सिलेक्शन झालत
हा
ते स्कूलचे परिफेक्ट असतात ना डिसिप्लिन मध्ये ते त्याच सिलेक्शन झालं आता उद्या हा बॅच प भेटणार आहेत
अच्छा आणि तुझ ह ज ते रविवारच क्लाससला जातो तिस ते
नाही आता बंद केलंय सोडाला आणायला कोणाला पॉसिबलच नव्हतं ना ग
अ का म्हणजे असं तिकड त्यांची गाडी बस हेर कक्षा वगैरेच का नाही आहे काय मग अधिक कोण येत होतो सोडायला
पप्पाच आणि आता पप्पांची शिफ्ट ना आणि रविवारची सुट्टी नाही त्यांना शनिवारची सुट्टी आहे
हा असं झालंय मग ह भैया सोडाला आहेत नाही
त्याला तर कुठं सकाळचं उठवायचं परत ते क्लासेसला जातो ति जी एक्झाम असते ना दर रविवारी
रविवारी हा
आठ वाजता तर तुझी एक्झाम स्टार्ट होते आणि आठ वाजता तर तू पोचतो मला सोडून मग
हा मग मग ते होतच नाही ना कणाला सोडायला हो ह
तुम्ही ते चालू केलं ना कायत बनवायचं
हा होय तेच हम्म किचन वगैरे बरथडे हॅम्पर्स परत पाईप क्लनरचे हार्स वगैरे करायला चालू केला
ते कसं बनवतात तुम्ही
अ कसं म्हणजे त्याचं ट्युटोरियल वगैरे असते ते बघूनच की म्हणजे शिकलोय आम्ही ते मग ते बघून करतो गिफ्ट हॅम्पर्स वगैरे तर काय मला पहिल्यापासूनच क्राफ्ट मध्ये आवड होती मग ते मी करतो एम्ब्रॉयडरीचा आमच्या
ना कीस ब
हा हा हा परत ग हा ते एम्ब्रॉयडरीचच की आम्हाला कॉलेजमध्ये ते गव्हर्नमेंट कडून आलेलं क्लास कोर्स च तिथ माझ झालाय क्लास मग ते शिकून केक आणि गिफ्टा सगळं आता रक्षाबंधनला किंवा ह्याला गिफ्ट हॅम्पल्स नसतात काय बॉक्समध्ये वेगळ ज्वेलरी वगैरे द्यायचं बनवून असं तसलं गिफ्ट हॅम्पर तसलं ते देतोय बनून
हम्म पूर्वा म्हणली मला
हा. पूर्वा होय पूर्वाची ती मोठी बहीण अनुष्का दीदी आणि मी आम्ही दोघी म्हण करालतो हा
हम्म
आणि का नाही
आणि काय नाही कसं झालंय कॉलेज
कॉलेज अजून चालू व्हायचं आहे माझं
हम्म हम्म मग आता फक्त म्हणजे क्लासेस का आता हे
नाही काहीच नाही आता घरीच आता रजिस्ट्रेशन झालंय
हम्म आणि कुठं सामान भेटतं ग ते बघी
इथं एक जनता बँकेला एक दुकान आहे तिथं भेटते
हम्म आणि ते म्हणजे आता किती किती बनवलेत तुम्ही
कीचेन वगैरे बनवलत आम्ही भरपूर कीचेन बनवलेत दोन हार बनव बनवलोय एक चाफ्याचे तीन हार बनवलेलय एक स्वामी समर्थांच्या केंद्रात दिलो घेऊन जाऊन मोठ्ठा आणि एक ऑर्डर आलेली त्यांना एक दिलय आणि एक तर करून ठेवलाय असं प्रॅक्टिस साठी केलेला परत जास्वंदाच्या फुलांचा एक हार केलंता गण पतीला तो तिने तिच्या घरातल्या गणपतीला घातलय अस केले मग आता अजून एक बनवालोय पोस्ट करायसाठी मग आपल्या गणपतीला पण करायचा होता पण ते काय प्रॉब्लेम घरातल्या गणपतीची साईज फिक्स नसते ना म्हणजे लहान मोठा कसा पण असते मग म्हणलं त्याला हार करण्यापेक्षा फक्त एक जास्वंदीच फुल केलेलं बरं
हा
म्हणून मग फक्त एक फुल करणार आहे जास्वंदीच असं करणार आहे
आणि स्वराजचं काय चाललंय?
स्वराज काय नाही झोपलाय बघ स्वराज
स्वराजची आणि माझी भेटून आता आठवडा झाला
एवढा
हम्म होय अगं काय होतंय सकाळी मी कायतर इकडे तिकडे इथेच असतय कामात स्कूल माधन येतोय दीड दोन वाजता, दीड वाजतात त्याला यायला हा, नाही झोपत नाही तो खेळत असतोय आणि मी घरात असतोय ना मग काय तर करत इकडे तिकडे परत व्हय एकटा खेळतोय आणि परत थोड्या वेळांन मी जायच्या टायमात तू बरोबर तिकडं का जातो त्याच्या चार साडेचार ला. आंटी तात्याला घेऊन गेली ना थेरपी ला? हा मग तो तिकड जातोय. मग तिकडं रात्री अकराला येतोय डायरेक्ट झोपायला
अरे बापरे एवढ उशीर
हा त्याच्यामुळे होतच नाही भेट आता आता जाणार. हा झोपला गेला नाही आवडतं तिकडं. थोडा बघणार जाणार.
मामी् काय कराला.
म मी याय जेवण करायला.
हम्म.
आणि काय हवी आत्या त्यान काय करायला
अ भैया ट्युशनला गेलाय
ह
मग तिकडनं येईल तो.
हा हा
आणि मम्मी आता स्वयपाक बनवाल्या पप्पा झोपल्यात
हा नाहीत आहे काय
नाय नाय फर्स्टशिप होती आणि आल्यावर झोपल्यात थोडं
हा हा
जेवण झाल्या उठवा म्हणतात
हा.
हम्म.
आणि काय
आणि काय नाही बा, चांगल चालू आता सिलेक्शन तेन झालेलं पण जमणार नाही म्हणून. मी हे केलं आता नेक्स्ट टाईम पाहियला नववीत बघायचं मग?
हा नववीला कारण नववीला तेण कस होतंय. थोडे दिवसस ग पर तुझ्या दहावीचे क्लासेस चालू होत्यात सहा सात महिन्यांना. परत तुला तिकड पण लक्ष द्याला पाहिजे.
ते नसतात ना म्हणून. खूप रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि ते.
होय.
आवाजच नाही आहे तुझा. हॅलो हॅलो.